हा चहा देते बन हॅलो
ते बाळाल चहा प्यायचा आहे का?
अगं पप्पांच फोन आला, तर पप्पा म्हटले माझं बॅलन्स संपणार आहे, मला बॅलन्स कर.
सारखा
हम्म माझ्याकडं पैसे असल्या म ते मला सांगता ना मग मी करते.
हा चांगलं त आहे मग. एवढे दिवस पप्पांनी केल आता तू कर.
काय नाही ग एवढं मला काय वाटत नाही ग त्यांना करा उलट मी म्हणजे त्यांना बॅलन्स वगैरे करते त मला असं वाट कुठेतरी कमीच करते. कारण म्हणजे मम्मी आजारी पडल्यापासून एवढं नुकसान आहे ना आमचं नाही मग्मीची नथ हरवली मम्मीचे कानातले हारवले तिच्या आजारपणात मी घरी नव्हते तेव्हा सोनचे. माझी इच्छा आहे मी जेव्हा पैसे कमवाल ना चांगले तेव्हा मी म्या मम्मीच्या सगळ्या हरवलेल्या गोष्टी घेऊन देणार आहे म्या मम्मीला. तिला कधी असं वाटलं नाही पाहिजे का माया कड काही नाही. हम्म नाही ना मम्मीकड त्यांच्याकडें गाय आहे, त्यांनी फक्त माझ्या लग्नामुळ जपून ठेवलंय, का तर मग माया लगनाच्या वेळेस कोणाकड पैसे मागायची गरज नाही पडाव त्यांना म्हणून.
बाई
म्हणून मी मा मम्मीला म्हणते, जवा मी पैसे कमवल, तवा म मी लग्न करल. मी तर कधी- कधी डायरेक्ट पष्ट म्हणते. मी कोर्ट मॅरेजेस करते, जाऊदे.
आता सिम्पलय ना ग. काय बरं त्या रांगडधंग्यामध्ये काय ठेवलेलं आहे बरं.
हम्म, उगच मग तुमचे पैसे नको म उगच काय?
चार लोक येता, खात्या- पिता, वरून नाव ठेऊनच जाता.
हम्म. तेच. कर्ज उगाच तुमच्या बोकांडी कर्ज करून जाऊन, काय? किती मोठं लग्न केलं, सिमरा किती छोटं लग्न केलं तर, तिथे जाऊन ते काम करायचं, ते करावंच लागतं आपल्याला.
ते तर हाय. कामाचं नाही गं. लोक लोक लय नाव ठिवट्यात बघ. कमी छोट पण लग्न केलं तरी, नाव ठेवता मोठं केलं क बाई लय मोठ लग्न केलं. त्याच्यावरून पण नाव ठेव ठेवता. मग त्याच्यापेक्षा आपण लग्न आपलं, आपल्या सिमपल पद्धतीने कराव ना?
हम्म. मी तर किती दिवसाची माझ्या पप्पाला म्हणते, तुम्ही मला प मला काय नाही घरचें फोनं करत्यात. कारण त्या जावचा फोनच नाही उचलत आता मी.
हम्म.
मी माया पप्पाला डायरेक्ट म्हणत असते. बाबा जाऊ द्या. हा मी काय लग्नं करत नाही. एक- एकदा सिमपल आपलं कोर्ट मॅरेजला, तु एक मुलगा शोधू आना. आणि आपण कोर्ट मॅरेज करू. असं म्हणते मी.
मंग.
उगच कुठं ते पैसा उगाच, त तोच पैसा तुम्हाला म्हातारपणी काम येईल.
हां.
तसं बी त्यांना, मुलगा नाही म्हटल्यावर ती.
तेच ना बी. कधी कधी आसं वाटतं बरं का, आपल्यांना पण एखांदा भाऊ पाहिजे होता.
खरं वाटतं. कधी- कधी लई आठवण येते. तुला सांगु का? कितीही मानलेला भाऊ असू दे, बर का. ते कधी ना, कधी बदलतातच.
तसं नाही गं. मानलेलं नाही म्हणते मी. सक्का भाऊ जरा असता ना, आपण म्हणजे आता म इकडं लग्न करून आले, पण तिथं काळजी नसते नं. का हाय बाय कोण तरी, मम्मी पप्पांला बघणार असं.
माई बहीणी फोन करते. माझी बहीण आशी काय करते, काय माहिती. हा, बोल गं.
हॅलो. हा, बोल ना. काय सांगत होती ना, आपला भऊ
आगं, अ असं म्हणजे, भाऊ जर असतां तर मग आपल्या मम्मी पप्पांची, फिक म्हणजे काळजी नस ती ना.
होय. तुला माहितीय का, आता रक्षाबंधन येतोय बर का. म आता म्हणजे सगळेजण टाकता नाही का माझे भावाकडून ते एक वेगळंच असतं. आपल्याला भाऊ असता तर, आपणही काही तुला माहितीय का? भाऊ आसनं म्हणजे तो आपल्याशी, बोलत जरी नसला ना तरी भाऊ असता हा म्हणजे, खूप मोठा आधार असल्या सारखंचय.
हम्म.
आई, बापाच टेन्शन राहात नाही काही नाही भाऊ फक्त कधी बदलतो त्याची बायको आल्यावर बदलतो. पण जर त्याला बायको चांगली भेटती तर तो जीवच लावतो.
मंग.
मी आता मानलेले एवढे भाऊ बदलं हे केलेले आहे ना पण त्यांचे लग्न झाले आता आमच कॉन्टॅक्ट लई कमी झालय.
नाही बाई नको दुसऱ्यांच नाही का आयुष्यामध्ये आपण एक तर मानलेलो निघतो.
ह
तर पोरी पुढचा काय विचार करत काही नाही, नाही का?
हम्म, म्हणुन मी त्यांना फोन करणंच बंद केलंय. त्यांचा आलं फोन तर त्यात पण ते सगळे ऑफिसला जातात त्यांना ऑफिस मधून कधी फोन आला तरच तो एक तर त्याच्या बायको सोबत जास्त बोलतच नाही बायकोसमोर बर का
हम्म, हम्म.
ऑफिस ला आला त्याला फ्री झालं टाईम मग फ्री असला मग मला मेसेज करतो बाबा किंवा मग कॉल करतो. पण त्याच्या बायकुला एवढं माहित नाही का तुम्हाला कॉल करतो म्हणजे हे करून चोरूनच झालं बोलण
मग.
आणि एक मुलगी ए त्या एकभावाला मानलेला पण ती मुलगी आणाथ ये. त्यामुळं तिला कोणी नव्हतं म्हणून तिच्या लग्नात मी तिच्या बहिणी सारख दर्ज्यां नीभावला होता तिच्या लग्नात. त्यामुळं ठीक आहे बाबा ती म लावते जिव कारण ओळखीची होती ती.
हा..
तसं बाकीच कोण नाही बाबा. आणि आता काल विचार पण एवढ्या झालंय ना. म्हणजे लई आवघड.
लई आवघड ये बाई.
काही ठिकाण मुली अ मुलांना मारतात तर काही ठिकाण मुलं मुलींना मारतात.
हं हं हा बाई.
एवढं अवघड आहे. तुला माहितीय का जेव्हा मुलीचा बलात्कार झाला ना तरी मुली एवढा घाबरल्या नाही पण जसं अं ते सिया सो लोहगडच जसं ऐकलंय ना ते
हा मुल लई घाबरू राहिले.
मुलं लई घाबरायला लागले. म्हणजे मुलांना हे नाही का मुली गोड बोलून काय करू शकता तस सांगता येत नाही.
हा. तुम्ही जितकं वाईट करू शकता ह्याच्यापेक्षा दुप्पटा आम्ही करू शकतो.
हा ह म्हणजे फक्त दाखवायला पोरी शांत दिसता पण खरं शांत नाही कोण कधी कुठे जगात जिऊ देईन कोणचा.
हम्म, तेच सांगतेेत नाही.
म्हजे पोरना जर पुरी कधी म्हटल्या ना तर इकडे फिरायला जाऊ इकडे फिरायला जाऊ पोर डायरेक्ट म्हणते नको हो नको.
येवुन राहिले बघना. गर्लफ्रेंड सोबत जातो तेव्हा सगळे मित्र त्याच्यासोबत राहते त्याला त्याला दोरी बांधलेली राती
म्हणजे एवढा समाज घाबरलाय आता
हम्म
मी तर म्हणते हे फक्त पुरी चालू केलंय
खरंच करायला लागु खरंच करायला लागले ना त्या मुली खूप जण मरतील
हम्म उगंच नाही काय मुली उगच आई बापाच्या मनती साठी नाही का राहता बाबा एखाद मुलाच्या घरी
हम्म
नाही तुज्यागत अशा लय मुली हायत का त्यांच्या त्यांच्या आई बापा च्या इज्जती साठी अरेंज मॅरेज केलय
होय ते तर हाय
त्यामुळं आता काल फक्त एवढंच राहिलंय एका पोरगे बघायला गेल्याव पुरीना मारायचं राहिलंय फक्त.
हा हा
पोळ्यात विष कालवून किंवा मग कशात खाण्यात काहीतरी कालवून मारून टाकन.
नाही ना कधी पायची प्रोसेस असते ना
हा म-मी तेच म्हणते त्याच्यामध्येच तेवढं राहिल.
हिशोबाने आले तर मग मरतील
हम्म कारण आता म्हणजे असं कोणतचिय नाही राहिला का तिथं बाबा. कोणी म्हणू शकतय का नाही बाबा इथं हे म्हणजे मुलाला मुलगी बघायला जायच असं तर पहिले मुलीचा स्वभाव बघायचे. आता पोराला मुलगी बघायला जायाच्यात हत त्याला हा विचार कराव लागन इचं कुठं नसेल ना.
हां
बघ मग एवढी वाईट परिस्थिती.
तर आजारी पडली काय?
अगं मला लय इथ सारखं वातावरण बिघडत आता मी येथून सांगु का मी शनिवारी घरी येणार आहे बर का. हम्म ते आषाढ काही आषाढ का आखड काय असतोय त्याच्या सवसणी बार का घरी, तेव्हा मम्मीला मदत करणार परत रवीवारी बरं का सोमवारी प परीच बर्थडे हे म्हणून मग आता तिच्या बर्थडेला पण जायचंय. तशी मम्मीला दिवसापासून म्हणते मा पुरीच्या बड्डेले
जायचं.
मग आता म्हटलं मम्मीला मग म्हटलं. परीच बड्डे सोमवारी हे पण तु रवीवारी ठेवू ये म्हणजे मग कसं म्हणजे माय एका कामात दोन काम होऊन जाई.
हा मग मुली पण घरी राहातील ना गं शाळा नसते नसत रविवारी.
हम्म
मग मुलींना बोलावतेत.
त्यामुळे मग मम्मी म्हटली बघू मग आता चाललंय कीसा एक तर कसं आहे आमच्या इकडं लय असं बाबा हे आलं त्याला जेव घालान ते आम कसून आलं. मजा पण तेवढ्या असते बर का.
हा ते तर आहे.
हम्. आता बघू आता मम्मीते
आता वावी मध्ये आखाडी की छान चालूय बघितली तू?
बाकी काय म्हणती?
काय नाही बाई वावीच्या आखाडी बघितली का?
हा. बघितली ना. ते काय देवीचं काय
हम्म. ओम नमः शिवाय बनला होता.
हा तिचे अ बघितलं होत नाही अजून बाकीच काही दिवे दाखवत घेतलं होत पण ते कोणी घेतला काय त्याचे चेहरच नाही दिसले.
नाही ते पण आपल्या न न ओळखीतले. बघितलेलंय. पण ओळखीत नाही.
हम्.
नाही फक्त ते ओम‌च कळलं ते बी ओमचे ह्याला कोणतर स्टेटस टाकल होत का. ओम गायकवाडला शिव महादेवाचा अवतार भेटलाय. ओम्याचं किती लवकर लग्न झालं.
हा ना बाई.
दाजी आहेत का आज घरी.
आत्ताच आले.
अरे बाप रे, दाजी म्हणेल काय मेव्हणी कधी पण फोन करती.
नाही ग. तेनी आज पहिल्यांदा ऐकली इतक्या दिवसानंतरन तुझा फोन आलाय.
काय करते. काम चालूय म्हणा.
बर चल. दोन महिन्याच आहे का ते?
हा कर कर. दाजीला चहा. दाजी थकून आले असल तुमची. एन
बरं. थंडी ग थंडी म्हणून.
हम्. बर कर मग मला.
हा हा लावते मी. तुला उद्या आल. फोन लावते.
हा हा.